हा बोल की
काय करायलाय
काय नाही मी बसले ते सगळं आवरलेलं आता जेवन बिवन झालं
हा हा आता जेवला, होय जेवलो.
हा हा, काय झालं बघितलीस. प्रॉब्लेम सॉल्व झाला.
हा झाला ते मेसेज आला,.
कसला मेसेज.
अम्म. ते मी आयडी टाकले ना तसच कि ते कार्य ऍप असतय
हा.
त्या ऍप वर मेसेज आला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झालाय म्हणून खर मी एक कॉल केला तो झिरो झिरो सेकंद चा पडलाय आता. रिसीव्ह न करता आणि तो सबमिट झाला. होय झालंय, म आता होऊदे म्हटलं.
आता माझं पण बोलून पण झिरो सेकडच झालंय, काय सांगती सांग.
हा जाऊदे म्हंटलं मग तो सबमिट केला आणि लागतोय तर बघा म्हंटल लागला मग.
हा हा. बोल की. काय नाही.
पोरं.
पोर बाहेर गेल्यात. खेळायलान पलीकडं.
व्हय.
हम्म.
ह ह.
जेवलीस तू.
होय जेवलो जेवलो ते आता असच मोबाईल बगत झोप लागालती. आणि आत्ती मामा जेवत बस ली होती ना मग त्यांच्यासोबत बोलत आणि जाग आली.
हा हा.
मग त्यांची वाट बघून बघून मग एकटी जेवलो शेवटी मामा आत्ता आलीत मिळ्यातन अजून हेनी यायचेत कामावरन.
हा.
मग जेवलो एकटीच नाहीतर रोज जेवायला दोन तीन वाजते.
हम्म हम्म बाळ झोपल.
हा झोपलं ते.
हा हा. आणि काय मग.
काय नाही बघा निवांत.
त्याच्या त्या टास्क मध्ये रेसिपी सांग विचारायच खाद्यपदार्थांची प्रवास वाचुन या म्हणजे आपल्या जवळच्या देवांची तर म तीर्थयात्रेची माहिती घेऊ.
ह ह.
ते मी आता बघितलो. हा.
हा हा.
ये छोटं मंदिर खंडोबाच हाये. तिथ आदल्या दिवशी यात्रा करतात. आणि दुसऱ्या दिवशी उरूस. अ
आ हा मोठ्यान आसणार आहे मग?
हा मोठ्ठी आसते. गाव आहे ना मोठं.
हा हा.
त्र उरुस मोठ्ठ हो असतय.
तसंच भरतं तिकडं जम थंडीला, श्रावणातलं.
ह तिथं श्रावणातली भरते. आता तिथंच हेजी पण भरली की आता अ बकरी ईद झालं ना. तेव्हापासून तिथे यात्रा भर आपल्या हे जी दर्ग्याची म्हणून. मोठी असते ती पण.
हा का, जमखून त मला का म्हटलं आधी असं छोट कधी
नाही, नाही, तालुका मो
हा ज ते तू मोठे म्हटलीसं ना रा ते भाऊजीस मी बोललो, तर होय, मोठच आहे म्हटली. गेल्या यात्रेच्या वेळेस बोलले ना
हा हा.
झालं नाही त्याच्यामुळे.
आता बघूया की, नंतर तुम्ही गेला तर आम्ही पण येतो मग गाठ पडयामुळे. हा गाठ पड्यामु
हा आ.
लई मोठठी यात्रा! आता काय आमचं बाळ मोठं झालं. त्यावेळी जरा त्रास झाला त्यामुळे मागच्या ह्याला काही गेलो नाही. आणि आमच्या ह्यांना गर्दीचा जायला आवडत नाही.
तस सगळ्यांनाच आवडून झालं.
घराजवळ यात्रा असतात. चुकून सुद्धा जात नाही. संध्याकाळी ते आमची पालखी किचात जाते ना
हा.
त्या वळेस फक्त मला पैसे देतात. तुझ तू जाऊन काय आणायच ते आण जा म्हनत्यात. येत नाहीत माझ्यासोबत. गर्दीच नाही म्हणत्यात आणि संध्याकाळी तेवढी पालखी झाली की ना
हा.
ते आमचं मामा पालखी बरोबर असत्यात. तीन दिवस घरी नसत्यात, तेनी आणि मग पालखी कि त्यात गेलं, की तिथं पाया पडते. सगळ्यांच्या आणि तिथनं मग सगळी यात्रा जातो, पूर्ण फॅमिली आमची. मग तिथून प्रसाद खरेदी हां तेव्हा सोबत फक्त तेव्हा सोबतच नंतर कु कुठचं जात नाहीत, घरीचं कोण तर मित्र मित्र आलीत, किंवा कोण तर पाहुणं आलीत, तर जायचं फराळाचं घेऊन यायचं एवढंच. नाही म्हणत्यात यात्रत
चांगली व्हं
कुठल्या लग्नाला नाही. जास्त लाईक लई क्लोज असलं तरचं, कुठल्या तर लग्नाला तेण नाही तर नाही अजिबात.
आणि असं बाकिच्या कोणाच्यात नाही जातं.
तसं जात्यात की खरं गर्दीच्या ठिकाणी त्यांना पहिल्या पासूनचं ते असं चेंगराचेंगरी आवडत, नाही सहन होत नाही असं असं गुदमरल्यागंत होतंय त्यांना.
हा असतंय एकेकांना असं हेणी पण आमचं बाजारात जातं नाही.
हा त्यांनी पण बाजारात नाही जात. आम्ही बाजारला जातोय कवठेमहांकाळला दर मंगळावारी अ ते तिथं बसतात, त्यांच्या मि दुकान आहे मला एकटीला पाठवतात. तूझं तू आणजा म्हणून.
हा बाजार करून ये जा म जावूया?
हा तेणी येत नाहीत, आत बाजारात अजिबात नाहीतर एखाद्या वेळेस काहीतरी, आणलं नाही गेलो, नाही की तुम्ही गेलाय कवटयाला घेऊन, या म्हणंल कि अजिबात आणत नाहीत.
हा हा हा तसचं झालंय बाळ पण हे नाही
काय ते?
बाळ पण तसचं झालेय.
आमचं
हा त्याला पण आवडतं
हा आवडत नाही, अजिबात नाही आता झोपला होता. उठलाय मगाशी आमच्या चुलत सासूनी पाप पापड दिलतं नाय आम्ही एक, चार दिवसाच्या मागं पापड केलंत त्यांचं तांदळाचं-‍- मग तेणी सकाळी दिलतीत. कसं झालंय बघा म्हणून, मग ते एकदा दिलं म्हणजे, ते तळूचं वाटतंय ते नाही मग ते तळलो आता अ ते उठल्यावर आत्तीन आता खाली आणून दिलंय हिथं बस म्हणलावर नाही म्हंणला तूझाचं संग झोपणार म्हणून आ आत्ती संग वर गेला
बोल की आणि
खायला लई दमवतोय तो लई म्हणजे लई
हा नाय बई लहान हाय गं
हा
त्याच्यामुळ
आणि कवठ्याची पण यात्रा असत्या इथं कशाची ती मोठी का महादेवाचीच असत्या महाशिवरात्री असते ना त्यावेळी पाच दिवस
हा ना
हा शिवरात्रीला.
हा शिवरात्रीला मोठी भरत्या म्हंटलंय
पाळण
हा
हा गर्दी लय गर्दी अस ते भयानक तेव्हा पण आम्ही जात नाय दोन वेळा गेलतो लग्न झाल्यापासन हेनी बाहेरच अ बाहेरच थांबत्यात आमच दात ह्यांनी मी आणि आती पिल्या आम्हीच जाऊन आत न काय फिरून घेऊन यायच ते घेऊन यायच.
आणि ते असं गाड तेन असत्यात यात्रेतलं हं यात्रेतलं गाड कोण देत नाहीत काय नाय किती म्हणजे आधी बनवून ठेवलेल अस ते हा हा म्हणजे बाहेर खाते हॉटेलमध्ये ते खरं यात्रेतलं खाऊन देत नाहीत. मासं अफीक ते कस भेळचा गाडा असा तेन चालतय मग
हा दररोजचे असे फिक्स असतात त्यांच्याकड
हा त्यांच्याकडे आम्ही कसं करतो मग यात्रा करायची आणि तिथं जाऊन खायचं म
हा हा हा यात्रेतुन पटकन गडबडीन कसं पण कर
ठेवलेत. असते.
हा
आता नाही खपलं म्हणनून उद्या तेच वापरतात नूडल्स तेन
हा हा.
ह.
लइई गडबड पण असत्या कसं पण करतात.
हा. आता तर किती रेट वाढलाय म्हणे. ात
होय पन्नास रुपये एक प्लेट झाली त्यातली.
आमच्या इथ आईंशी रुपये.
होय इथ आमच्यात पन्नास ला होती.
आता महाग झाली असल आमच्यात मधी साठ ला
हां हां हां आमची यात्रा कधी झाली माहि रा मार्च मध्ये झाली दहा तारखेला.
काम होत, म ती एक प्रेग्नेंट आहे ना एक ती. तिला खाऊ वाटाल त. प्रेग्नेंट आहे आमच्यात एक मैत्रीण, तिला खाऊ वाटालत. म गेलं हॅलो. आइंशी रुपये आणि ह्य चिकन लॉलीपॉप शंभर रुप यला तीनच इस पार्सल आणल हुत.
बर.
महाग झालय भरपूर महाग झालय.
हां हां हां.
मग आणि, हा. म पाणीपुरीतेन काय हे हाय या रेट मध्ये पन्नास, साठ असं फुल्ल-हाफ चालू आहे.
महाग असतय तिकड, इथ
हां. इथ पन्नास रुपयला मंचुरियन आहे. तीस ला भेळ आहे.
आ मग सोस्त आहे की.
हो. पाणीपुरी पण तीस रुपये.
नाही इथं नाही तीस रुपये नाही चाळीस आपला हाफ, फुल्ल साठ किंवा पन्नासला असेल मग.
पाणीपुरी आमची इथ हाफ फुल अस काय नाहीत. तीस रुपयेला डायरेक्ट एक प्लेट ती फूल्लच
इथं कस ती कायम दुकान आहे. तिथ फिक्स दुकान हा ना आणि फिक्स रेट आहे त्यांचा
हा हा हा सगळ्यांच इतके असल्यावर मग सवय संगट असले की नाही.
हम्म हा नाही किती एक दोन ते तीन दुकान आहेत. जवळजवळ
हा
काय पाहिजे बाळा काय पाहिजे.
काय वाइट झालं आता
फाटल घेऊन जाते कागद
सोलानी या
हा हा डी
ताणून झाले बघ.
हा
हा